हं.. बोल ना! झालं का जेवण? हम... माझे दहा.
दहा झाले?
हा.
म्हणजे, तुमच्या-तुमच्या मधेच झालंय का? वेगवेगळे
आपले आपलेच झाले काही अशे वेगळे केले
हो, का?
काही तुला केले, काही अंटी
हम्म अजून
हम्म साक्षी, छाया ताई
छाया ताईचं झाला का?
हा झालं छाया ताईचं, आता रात्री केलता.
रात्री कधी झाला?
कईल लान जोवेला तिला दोन झाले. मंग आत
सालू ला माझा, तिसराच कॉल आहे.
नाही ना! मग मी तुला त तिचा नंबर देईन, तू तिला सहा कॉल कर ना.
हा.. हा..
झालं का जेवण?
नाही आजून, करायचंय. काम चालू आहे. नाही आम्ही ना, बारा- एकला झोपतो. हं.. जेवणालयात लई टाइम होतो.
म्हणलं आता पोरं ते राहतेत, साडेदहालाच झोपतय. नाही साडेदहाला लावायचा होता, आम्हाला तुला फोन. नाही हा, लाव म्हणलं होतं. म मंग ती म्हणली लई टाईम झाला म्हणे.
हो का? लावायच हा, आले ना. सकाळीच आले मी सहाला आले. हा रात्री अकराला तिथून आकरायला, नाही कॅपन आले होते. कारला
हा हा
बसनं लई टाईम होतो मग. बस थांबत थांबत थांबत थांबत येती. एक दीड तास तर अ जेवणालाच थांबती ती. हा त्यांचा फिक्स त्यांना थांबावचं लागतं ना!
तिथं थांबावंच लागतं
मग झोपायचं आणि काय?
हे नाही, पोरं गेले शाळेत?
नाही, सुट्टी आज
गवा तुमच्याकड लईच पाऊस चालू आहे काय?
हा लय पाऊस आहे
तिथं ते आळंदीन जवळच?
हा आळंदी फाटा लागतो ना.
अ मग ते इंद्रायणीला लय पाणी आलं ना.
हा.
कारण कि घरातन ते पाणी शिरले ना ते दिस राहिले नाही इस्टा वर व्हिडिओ.
पाणी आत्ता एवढं इतकं पाणी झाला.
मग ते तुमच्याकडे म्हणजे जास्त वाहतूनी पाणी चालू आहे ना? त्याच्यामुळे आपल्या संभाजी नगरला थूप थुईथुई तु पहशी वाहून ह नाही.
बंद होईनना मग तिकडे पाऊस येत.
हा ते आता ते व्हिडिओ काय दाखवला पाहिले का फोन मध्ये?
नाही नाही.
फोनमध्ये दाघवत नाही का प पोरी जर द्यायची असल तर मुंबई पुण्याला द्यायचं तस पाऊस पण मुंबई पुण्यालाची आहे खेड्यागावात. पाऊस पड नाही जास्त वाहतो.
हम्. अस सान.
हम्म.
पाणीच नाहीई इकडे.
ब भाऊ गेलेच त तेे उटीला?
हा ते सकाळीच गेले साडेआठ ला निघून जाते घरातून.
हा आता कधी येणार तू इकडं?
आता असल जेव्हा पडेल ना तेव्हा.
आता सारंच काम करायचं असत
हा पूर्ण काम करून घ्यायचय फरशी, प्लास्टर
ह हल कोणी कोणी आहे मग तुमचा?
हा हॉल समोरून आहे आमचा. हा चार रूम आहे आमचे.
चार रूम एक
हा चार रूम आहे ना त टॉयलेट बाथरूम आहे तिकून करायचा आता किचन मधून. म्हणजे बाहेरून आसान मधून दारासन. किचन मधून.
हा हा.
वट्यावर
ह. हा तिथं आणि मला कं वाटत हों हेिराचत त्याच्याममुळे तुम्हीरवाजे काढले नाही की कोण झाडजुड लावले.
एकच दरवाजा आहे ना तिकून.
हा एकच येत मला काय वाटलं इिकूनच हॉल ठेवी त्या कायत म्हणून.
हा तिकून जे दरवाजा आहे का. ते त्याचा ले ना आमचा.
हा काम कोणी तुमचे पाहुण्याचे का?
हा पावणे आमची. नन दबई ना आमची.
त ननंदबाई बी वाटत इथं का नाही?
हा तर तेच काम चालू मग त्यांच्या घडेच ना काम. ते पाहुणे घ्या ते मिस्तरी ना.
हा आग एक दिवस भाई आहे ना तिला खडी का काय भरतीत होते ना.
हा हा.
ते तोंड बिन बांधलं तर आम्हाला का वाटलं तुच पण, म्हणले नाही नाही तू नाही म्हणलं.
नाही नाही मी तोंडच बांधत नाही.
हा तुझ बांधलच नाही रात ना हा. म म्हणल ते घरचे भाऊविक मदत करू रालेय म नंतर म्हणल यांचे पाहुणेच अस तील ते
हा मिस्तरीन ते पहिले बी त्यांनीच काम केलेले आमचा.
हा का?
हम्म. आता प्लॅस्टर आणि सलाप लोपेक नाही आणि फरशी दुसऱ्यांना देनार फरशी बस ता येत नाही ना त्यांना.
ह पट हा मग ते कसं प्लॅस्टरवाले येगळे रात्या बांधकामवाले वे
वेगवेगळे आता फ फर्ची आणि सलाब त्यांच्याकडे आहे. तेवडा मय मटेरेल प्लॅस्टर अन् सलाप
हा.
फर्ची दुसऱ्यांना द्यायची आता.
हा मग नाही ना त्यांच्या ह्याच्यात राहते ना मग त्यांच्या याच्यातून पाहिलं जातं ना.
हा हा त्यांच्या याच्यातून करून घेईन.
जमतना अल् बु काय नाही आता हे काय चालू आहे पावसाच. थोडाफार बाजार काढायचा, पाऊच चालूच आला अजून आता उघडलं थोडं तर ते ते आणि भाऊको म्हणजे सर कारी याचे ते का खाजगी
सरकारी ना
सरकारी कोणती बँक आहे गं, त्यांची बदली होणार होती काय?
हा बदली होणार आहे पण आता नाही या वर्षीच नाहीच.
ते म्हणजे काहीतरी चालू त्यांचं दोघं बहिन भावाचं सोलापूर असं तसं मंग ते त्यांची बहिण म्हणत होती तथय त इथंच चांगलं आहे
हा ते म्हणत होते म्हणजे याच्यातून निघून जायचा आणि कंपनी जायच मला सोलापूरला एक कंपनी ऑफर करती त्यांना
कंपनीत चांगला का जॉब आहे का?
हा चांगला जाॅ जॉब आहे पण मी नाही म्हणत मी मी म्हणते भर आहे येच
आगं सरकारी ना उलट सरकरी चांगलं राह
हा म्हणजे कंपनी उठ न जाती मी जिंदगी भर करेंगा.
हा कंपनीच काय कधीही बंद पडेल.
हा कधी बंद त्याचा भरोसा आहे का कधी बंद पण
तेच आहे ना म हे कस आहे
ते जास्त देते पैसे पण काय करते त्याला मग या याच्यात ए लायसे आहे इन्शोरन्स हे सगळे ना पी एफ हे
हा याचेेत बँक नाही जाणार अजून आता इथं समजा एकदा कसं सिफ्ट जिथं होईल ना तिथं बरं
मग दुसरं शिफ्ट आता इथं शिफ्ट होयलच आम्हाला साठ ते सत्तर हजार रुपये लागले.
आणि मग पाय बरं.
इथं शिफ्ट व्हायला तेच फेडू फेडू आ ता लोक आलो आम्ही आता ते फिटलं नवीन बाबांना वी शोध लागला.
हम्म हम्म आणि आता सारं ईकतच आहे ना तुम्हाला दाने येन ते येन
ते तरी पण आम्ही ना तिकून आणतो
सारं विकत घ्यायचं म्हणल्यावर नाही पुरवत ना ग परायचे शिक्षण ते
आणि डिपॉझिट भरायला लागतं आता इ इथून तिकडे जाय म्हणजेथे तीस हजार रुपये डिपॉिझिटचा
इपय वर हा
म्हणजे आम्ही एक बी भाड थकल नाही पेमेंट झाला लगेच भाडा मारून देतात अग्रीमेंट होतो ना
हा हा
आम्ही कापलेली हा डिपॉझिट म देऊन आम्ही कापलेच नाही एकदा पण कापले नाही पैसे नाही कोणी कोणी काय करतो डिपॉझिट भरून घेतो आणि मग कापून घेतो
हा
आम्ही कापलेच नाही आम्ही ठेवले भई आहे कोण जरी दुसऱ्याकडे गेले तर येस काम्ही
मत् यचे ना
तीस हजार तेच गे त चास हजार रुपये यायलाच भाडन तोडण किराणा अमुक ढमुूक त्याच्यात गेला
आणि अजून ते यायचं ते समजलं अजून टाईमवर वेळ विचारून नाही येत ना का कावा काय होत त काय ते सांगता नाही ना ग टाइम टेबल पण तस
हम काय करत्या म्हणजे ते एक ते नाही ना आ आतामही बी ना पोरी शाळा ये इिकून निघाच्याात तिकून जायात तिकून निघायच तिकून जायच मग शिक्षणावर पण प्रमाण पडतो ना
पोरांना याचे शिक्षणावर परिणाम होऊन जातय ना सोलापूर ला यायचं तू पुण्याला प्राच सर आवघड चि ना
नाही नाही ते सोलापूरला जाई ना म मला पण घेऊन जाईन ना पणतरी ना पडतो ना शिक्षणावर याच्या ह तु गच तिकडे तिकडे जायचं तिकुून निघायच्या तिकडे जायचं
तेच होत ना आणि ते ताबोटोब जम नाही ना ग आवल कोणता पिन विचार करायचं आता करायचं म्हणलं म्हणजे अजून पडायचं शिक्षणाच विचार कर नाही तिथून इकडं काढा
हा मग आणते म्हणता मग इ तु नि गुंजायस कुढे पण मणल ते कोणता पण जिल्हा देणार आता पाच वर्ष झाले कामला आज दोन झाले आता हे तिसरां वर्ष त्यांना तिसऱ्या वर्षात म्हणजे पाच वर्ष ते ठेवते ते एक जागी एक जागी नंतर कोणता पण जिल्हा देत मग आता त्यांच्या फिक्स नाही आ ते औरंगाबाद पण देणार
हा मग इथ संभाजीनगरला दिलं टेन्शनने राहणार ना
टेन्शन नाही अप डाऊन पण करू शकता आता तिथे राहू शकत म्हणजे रविवारी रविवारी तर येऊ शकतो ना आपण
नाही आणिथ गावावर जर राहिले ना तुम्हाला काय एवढं शेतीत जायचं काम रहत नाही
हा
तुम्ही समजा गावर इथ भरपूर आपल्या आपल्या एरियामध्ये पण चांगल्या स्कूल झाल्या तिथं टाकू शकते समजा पराायला पण
मग म्हणजे अपडाऊनला त्यांना जमत नाही त्यांची ड्युटी लवकर राह साडेआठ ला म्हणजे नऊ ला तिथे राात्री हा कधी कधी आठला अन्न म्हणजे रात्री ना दहा अकरा बारा त्याच टाइम फिक्स नाही तुमचं काम जेव्हा संपेल तेव्हा ते येईन असं आहे हा मग रात्रीचा नको भई तिथे रूम घेतला म्हणजे ठेवला राहिलो आपण तेच बरं प्रवास नको रात्रीचा
तर इथ पण गावावर पण घर भरपूर मोठं होऊ जाईल ना तुमं आता
हा आता गाववर घर मोठं झाला पण राहिला आम्ही नाही ना अस झालं ना
तेच ना
हम्म हा आठ ला नऊ ला सुट्टी झाली बा दला घरी येत मग चांगलंय
हा अनभई अलबाईणी किती आहे चार ना
टेचे चार बहिणी
हा ते एकऐ लचे मग आता कोणत्या होत इथं कामाला य लहान
नलाने तई
हम तुझा चेहरा आणि त्यांचा चेहरा थोडा मिळता जुता वाटतो बर का फक्त तब्येतेत असतो थोडी बारीक आहे
तनची चांगली म्हणजे ते चार बिन चारचभ चांगली मीच बारीक अं
तू नातेतो नाही त्यांच्या काही
हा आ त्याची मुलगी मी
अरे तुमं दुलटं राहं का नाही
हा उलट बी राहते आमच्या काही पण करते
म्हणजे आत्ताची मुलगी भावाच्या मुलाला देतात ना समजा मामाचीगिरी आमच्यात नाहीतेत मामाचीगरी नाही आमच्यात म्हणजे आत्याला देते फक्त
ते चांगले राहत हो आपच्या मध नकोच बोलता येत नाही काही नाही काहीच नाही ते सांग दुरून दुरूनच चांगलं राहतो आपल्यासाठी त्यांचे पण ना ते वाईट होतोय ना
हा ब भाबावा बहिणीच नातले मोठ फकडतो
म वाईट होतं ना ना आता थोडं फार चालूच राहतो हा
काही कार्यक्रम असला तरेतो थोडं वाईट व्हाल असलथोड फरक पडतो
फरक पडतो म्हणजे काहीतरी चालूच राहत घरी असं म्हण कोणतच घर नाही मी त्यांच्या घरी काही नाही